हॅलो हा बोल
अगं म्हटलं ते असतात हो भाऊ अजून आपल्या कॉलनीत
हा
हो माहिती आहे ना तुला
हो हो
हम्म झुूनपल
काय म्हणजे हे माहिती अस मला दिसत पण नाही कसय मीच जात नाही जास्त त्याच्यामुळे मला कोण दिसत नाही त्या साईडला आपल कधी माझ कधी स्कूल मटिंग वगैरे असेल तर रिक्षानी जायचं रिक्षानी यायचं
हो काय
त्याच्यामुळे कोण असं आवर्जून भेटत नाही आणि पहिलं कसं शॉपमध्ये होते तेव्हा अ असं कोण ना कोणतरी भेटयंच काय काम असलं तरी येणार मग ते भेट व्हायची आणि बोलण
हम्म हम्म हम्म
आत्ता जास्त जात नाही त्याच्यामुळ कधीतरी जाते आणि संध्याकाळी चालायला जाते ना आता तर जातच नाही अ पण जायचे ना गेले क सगळे भेटतात ओळखीचे आणि मग ते पायाने थोडस लगडत लगडत चालायला लागतं आणि मला असं वाटतं का माझा पायाचा प्रॉब्लेम त्या रोहाला माहितीय जो येतो तो विचारतो.
हा हा हा हा हा
हम अ मग त्याच्यामुळं मग मला क जायला असं हे होत
अच्छा हा. हा. हा. हा.
तुला असं वाटतं काय नको जायलाच नको असं होतं तू जाते का चालायला आता
जो माझा ऑनलाईनच असते ना एक्सरसाईज
हा हा
त्याच्यामुळं साडेपाच ला असत सात ला असतो दुसरा कॉल हो... देना सवय झाली ग आता सवय झाली.
झुंबाच असतो का?
हो झुंबाच असत
सुरुवातीला थोडस हे वाटलं असेल ना असं म्हणजे हां.
हा सुरुवातीला अस पण सर पण असं काय हे नाही करत स्पॉट डेट वगैरे नाही करत.
करणं...
आपण पण नवीन असतो जमत पण नाही एवढं कारण त्यांच्या एवढा स्टॅमिना नसतो ना आपला.
हा..
नंतरच आपण ते एनर्जी ड्रिंक वगैरे फ्युल वगैरे घेतलं की आपली ए एनर्जी वाढते मग आता मी असते कॉल वर.
हो काय? ते जस जस सांग म्हणजे करतात तस तसं आपण करायचं
हा आपल्याला मला पण स्टेप माहिती झाल्यात ना आता पण त्याचा कसं असतं रूल सकाळी तुम्ही पहिल्या लगेच स्टार्टअप आपण जर स्टार्टअप दिलं तर मग आपण. करू शकतो वेगळ्या स्टेप नाहीत तिथं जे चालू आहे का? तेच आपण करायचं मग ते सर कधी कधी काउंट करत बसतात हना किती स्टॅमिना आहे चेक करत. मस्त हा
अच्छा
हां
चांगलं आहे ना मग त्याच्यामुळे तब्येत पण चांगली अशी मेंटेन राहते आहे ना.
दुखत नाही ग मग वैशाली काय? हातपाय वगैरे असे कधी?
हा हा तेच मग तुम्ही दोघं पण करता का?
हे नाही एक्सरसाईज करत ह्यांच मूडवर आहे केली तर करतात नाही तर नाही करत पण मला ते सवय लागली मी कंपलसरी करते
चांगलं आहे ग म्हणजे अ आतापासूनच काळजी घेतली तर नाहीतर मग माझं माझं बघ ना मला आता करता पण येत नाही धड करायचं असत पण करता येत नाही असं होत
तर मी आता कपाटाची भेटली पण तिजोरीच्या चाव्या कुठे ठेवल्यात आणि घेतलात
आणि म ती तुझी जी म्हणजे आता तू ते बेड वगरे अं घेत होती तेस कंटिन्यू चालू ठेवायचं का?
नाइ मी नाइ आता मी कधीतरी मध्ये आधी घेते फक्त
हो काय.
म्हणजे असं हे न आपण आता मला काही डिसिजस नाहीच आहेत ना
हा.
तसच मेंटेन राहण्यासाठी घेते.
अच्छा.
हम्म आपण मेंटेन राहवं म्हणून घेते.
हो कल
हम्म नाहीतर म ज्यांना प्रॉब् ब्लेम हायत त्यांना घ्यावं लागतं ना गं थोडेफार प्रमाणात
हा हा म त्यांना ते बरं वाटेपर्यंत
हा त्यांना जा
ह
म्हणजे कसं हाय माहितीय का आता आपण नं हेच्यामध्ये हाय आपण गाडी सर्विसिंग करतो बघ.
एकदा गाडी सर्विसिंग केली
एक ठराविक किलोमीटर अंतर ती सहज काटू शकते समजा दहा हजा हजार किलोमीटर अंतरापर्यंत गाडी सर्व्हिसिंग केल्यावर फुल चालते. म नंतर ती परत खु कुट करायला लागते मग परत सर्विसिंग तसचं हाय आपल्या बॉडीचं.
हा बरोबर ऑइलिंग करायला लागतेय सारखं सारखं.
हा हा म्हणजे एकदा तसा प्रकार येतो.
हम्म.
मी पण आता हाय ना म्हणजे माझ्या जेवणामध्ये भरपूर असं अं कमी केलंय तुला सांग ते टॉमॅटो बंद केलाय बटाटा बंद केलाय वांग गवार अं त्याच्यानंत तर हं बाकीचे हे असे ह्याचे वटाणे वगरे असतात ना वाल ते सगळं बंद केलंय चना बेसनाचे पदार्थ तळलेले पदार्थ लोणच
हो.
सगळं मला बंद करायला सांगितलंय त्याच्यामुळे मला थोडसं म्हणजे ऍसिडिटीचा वगरे पण त्रास व्हायचा न खूप तो भरपूर असा कमी झालाय आता.
हो का.
म पहिलं कसं व्हायचं रोज मला गोळी खावी लागायची ऍसिडिटीची एवढी ऍसिडिटी व्हायची असं वाटायचं काय म्हणजे अं जर असं काय खाल्लं ना अं लगेच ऍसिडिटी व्हायची.
ह्म्म्म.
आता सगळं जरा बंद केलंय ना तर थोडी कंट्रोल मध्येय.
ह
अगं ते कसं असतं ते लोणच्यांमध्ये वगरे अतिप्रमाणात मीठ, तेल हिंगाचा वापर असतो ना.
त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम हुतो. असंय ते दुसरं काय नाही.
हॅलो तुझा आवाज येत नाही ग मला व्यवस्थित.
हो काय.
हा खूप असा बारीक येतोय, मध्येतच मध्ये तर ऐकूच येत नाही.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
काय माहिती आहे रेंजसचाच प्रॉब्लेम असेल, माझा माझ्याकडून असं मला वाटतं.
बहुतेक मी तर इथं रेंज म्हणजे गॅलरीमध्येध्येच बसले नेटवर्क भेटायला.
होके मी तर नाही बेडरूम मध्ये
आमचे झोपलेत ना सगळे त्यांना म्हंटलं तुम्ही झोपा तिकडं गारव्यात
हो काय नाही मी पण हर्ष झोपले हा झोपलाय मग मी हे करते ना
तुम्हाला आता दोघांना करमत नसेल
करमत नाही
थोड दिवस पहिली सवय होती
हम हम्म हम्म हम्म अजून एक महिना काढायचा
हा
एक कसत्तरी
मला आहे ना ते हे बनवायचं होतं ग हे आंब्यांचं आंबावडी आंबा पोळी काय बोलतात ते
हा आंबेची पोळी
ते बघ ना आपल्याला शाळेमध्ये भेटायच्या माहि
हो हो हो छान लागतात त्या
हा तसलं मला बनवायची म्हणजे माझे बनवायचं आहे मला पण जमलं नाही तर फुकट जायचं
नाही ग बनवायचं
कसं बनवायचं असतं माहितीय का तुला
अग हिनी आता बनवून आणलेलं महिनी असली भारी झालती तिने कच कच्च्या कैरीच केलेलं आहे कच्च्या कैरीचं केलत अ कैऱ्या कापल्या मिक्सर ला फिरवल्या
हा
नंतर तिने काय ते शिजवलं का काय केलं काय मी ती साखर टाकून आणि ते वाळवलं उन्हामध्ये
काय वाळवलं
तो रस काय असो हा ते उन्हात शिजवायचं ते ताटाला पसरवायच च आणि उन्हात का सावलीतच वाळू द्यायचे ते ताटत तसेच आणि नंतर ते कापाय आणि आपलं सुरळीच्या वड्या कशा आपण गोल करतो रोल तस रोल करत करत करत जायचं आणि प साखरेमध्ये घोळायचं
मी आता उद्या ट्राय करते ह्याच करते मी पिकलेले आ
हा पिकलेल्या आंब्यांच पण छान होत
त्यात का लिंबू पिळायला लागतो का गं
नाही नाही ऐक ना त्यात तर काय शिजवायचं पण नाही मला वाटते न पाणी टाक आता घट्ट रस काढायचा ताटामध्ये डायरेक्ट आणि तो वाळवायचा आहे ना
अ काय माहिती पण मी ह्याच्यावर बघितली ना रेसिपी तर त्यांनी काय केलेलं. रस काढला तो त्याच्यानंतर गॅसवर थोडी साखर टाकून गॅसवर आठवला. आणि त्यात. काय असं लिंबू अ असं वगैरे टाकलेलं त्याच्यात.
हो काय.
हा म्हटलं नक्की मला माहिती नाही आणि मग बनवायला जायचे. आणि मग नाही बिघडली वगैरे मग म्हणून मी हेच नाही केलं.
हम्म हम्म हम्म अच्छा. एकदा विचार.
तस वेळ पण भेटत नाही कामाच्या ह्याच्यातून
हम्म बरोबर.
आता उद्या बघते आणि ट्रायच करते एकदा आता आहेत तोपर्यंत नंतर. तर संपल्यावर काही भेटणार नाही.
हो बरोबर.
आता संपत आलेत थोडे कमी झालेत आता भरपूर खाल्ले. हा ना.
आंबे खाऊन खाऊन तुम्ही काढता आता.
कट करते.
हा.